हॅलो!
हॅलो!
हं काय करायल्यास? हॅलो!
बोल बोल याला मार
काय कराल्यास?
काय नाय बघ बसलोय
हम्मं चहा पिलीस?
हम् चहाचं मरो
हम् आणि काय?
काय नाही ते अगं मगाशी फोन कर म्हनं करायचं म्हणलो काश्याच्या नांदात बीजी सगलोभे आत्ता आठवलं म्हणून आता कर म्हणल्यां
सगळ्यांना माशीन पळून लावणार होतो ग
हम् हम हम
मग तुझं पण काम असेल म्हणून म ते
नाही मी रिकाफ्लोर रिकामीचं जाणार होतो आम्ही सकाळी कारण तिला पोटात दुखालय म्हणली
हूं हूं
आणि ते पण सांगितली वेळानं पप्पा येऊन जेऊन झोपला मग दियाकड जाणार त पप्पा सोडणार होतीत ना
हा
म त्यानी झोपल्यावर सांगितली म आता कसं जाऊ मग राहूदे दे म्हणलो किती दिवस झालं तिज्याकड जायचं जायचं आणि रायलंयचं बघ
हूं तेच मी म्हटलो नंतर आता अजून आली नसणार म नंतरचं लावालय येतंय म्हटलो मी काय लावलो नाय बय
आता जा तो आता बघ कायचं कवा आता सोमवारी मम्मीलाच म्हणलो आपण दोघीचं जाऊया म्हणजे कसं लगेच जाऊन यायला पण येत लवकर.
हूं चालतय की तसंच गावात पण कुठं हाय तिचं घर
डेक्कन -
डेक्कन ला हाय व्हय
हूं
हं हं चालतंय की तसेच मम्मीला घेऊन तिच्या घरला जाऊन बघून बसून थोडा वेळ
हो म यायला येतय ग चार वाजेपर्यंत च मम्मी पण पप्पाच्या नाय टायमाला जेवण कराचा जातो म्हणल्यावर लगेच यायला होेतय.
व्हय. हम्म मग मोरनित गेलतीस.
नाही ग कवा जाऊ बाई उद्या जाणार हाय बघ सकाळी
हा गेलेसा मला फोटो पाठव.
फोटो काढाय तिथं जागा असत्या
नाय तू घेतलीस घरला आलीस तर आणि मला सांग
हा घेत घेतलं तर पाठवतो की
आ चालतय मी पण आज मी पप्पना सांग मम्मीला सांगितल सोड बघूया आता
आता बघू उदयाच म्हणालोय म्हणजे आज जाय म्हणती खरं दुपारी आवरलं नव्हतं बाव बारा वाजूण गेलते म जाण्यातच वेळ होत तय परत दोन पण वाजत्यात म्हणूनच की आवर ना लव कर आज केस त्यानं धुतलं त्यामुळ उद्या काय नाहीय गडबड पप्पा जेवून झोपलं की जाणार नऊ ला
तेच की म्हणजे लव कर जा म्हणजे द दहा हा दहा ते दोन म्हणजे लवकर गेलीस का नाय चांगले कपडे फिरतात ग रोज तो नवीन लावतोय.
पावणे दहाला त्यांन जातो पावणे दहाला जातो मग
आणि तेच की जरा फ्रेश फ्रेश मा माल भेटतेय ग सगळा
हो तेच की म्हणजे पावणे दहा ला गेलं तर दहा पर्यंत असनं एवढं सकाळी दहाला तर काय अशी गर्दी नसणार लय आ
असस्त्या बा बाहेर येऊन थांबत्यात लोक बार व्हय.
बाहेर येऊन थांबत्यात की पण अशी लय नसणार ना एक वीस पंचवीस जण असणार. आव ववस दुपारी नंतर जरा टाईम गेलावर केवढी गर्दी होत्या.
खर लई सकाळीच लई गर्दी असत्या बा
उलट संध्याकाळी लय गर्दी असत्या.
आं
संध्याकाळी जास्त गर्दी असते उलट
संध्याकाळी पण असते सोड खरं एक एकदम आमची दिदी मागच्या काही म तिझग मागच्या वर्षी गेलती बाळसाकाळी लय गर
हम्म गर्दी असते सोड त्यांच्या इथं कायमच
तेच
खरं जास्त कसं दुप सकाळ च कोन यायला बघत नाही ना ज लई करून असं मो ऐंशी टक्के तर लोक संध्याकाळचंच येत्यात.
हा ते पण आहे सोड चारलाच तिज उघडतेय दुकान दोन ते तीम्स हे असतेया गर्दी असतेया सोड लाईन
बघायचं आता मग उद्या जातो आता उद्या सकाळी लवकर आवरून
हम्म ती शॉर्ट कुर्ती आवडली काय?
कुठली? हा ती गुलाबी भारी दिसतेय बाई घातल्याव
बघितलीस? तु मला फोटो पाठवलेलीस छानयत सोड त्या दोन्ही
अं तुला कुठलं फोटो पाठवला?
ते कुर्तीसच ते
नाही!
अग या बाई चालतय की
हा ते फोटो पाठवलेलं व्हय
हा म तवा मी म्हटलो छानय दिसायल्यात
हा माझ्या लक्षात मल मी केस कापलेला फोटो पाठवलेलं मी तेवढच लक्षात राहिलं माझ्या या ह कुर्ती बघ छान होती ती गुलाबीच ते हा आ गुलाबी भारी वाटतीया ती ग्रीन आहे ती धुवायला पाहिजे ते धुतल्या वर काप कापड भरल असं म्हणाल्या मम्मी तर
हां
काल मम्मी संग बोलाय गावात गेलतो मी तशीच सेम पेशवाईत होत्या खर काय नाही त्याचं अडीचशे रुपये किंमत होती बा
व्हय महागच हाय कि मग
नाही मी आणलेलो मग त्याच्यापेक्षा स्वंतय त्या दिवशी मी गेलतो का मम्मी बरोबरच त्याला कोल्हापूरला तवाच घ्यायला पाहिजे होत मला ते ड्रेस आवड म्हणलो ग तुला ते छान होतं बाज येत दीडशेला
ते छान होते चवुन असतच छान खर हे कुर्ती तुझे घेतलेलं छानयत
होय छानयत कापड पण चांगलं गुलाबी तर लय मस्त वाटतोया
हम तेच हम्मं
अजून एक आणलोय परवा दिवशी मी
व्हय
परवा घालून गेलतो बघ तो गुलाबी कलरचा ओडणीचा आपल्या याला घालून आलतो बघ अ काॅलेजच्या गॅदरिंगला
हा हा एवढं आठ
परवाच की मी अगं मी कोल्हापूरला गेलतो परवा दिवशी तेव्हा घालून गेलो नव्हतो व्हय तुला स प फोटो पाठवला तो
हा हा
त्यो ड्रेस सेम तसा त्याच म्हणजे वीन एकचय फक्त डिझाईन आणि कलर वेगळाय आं तसला साडेतीनशेला हा हा
हम्म तू छान दिसतोयेस ऋतूला.
तसलाच आहे आत्ताचा फक्त कलर वेगळा आणि वीन एक आहे.
हा हा.
भारी दिसतोय तो पण भारी वाटत म्हणजे घालून बघीतल नहीये पण भारी वाटतय.
हम्म आता कधी तरी घालून येजो बघूया मग.
हा बघूकी. आता नवीन कॉलेज चालू झालंयावर मग आता ते आणि मग तेव्हाच तिथं दीडशेला आवडलं तिथं अजून जरा डिझाईन असे तर घेतलं अस तिथं स तेलाच भराय तेवढ्याच होत्या त्यातलंच मला हे दोन आवडल म्हणून हे दोन दोन घेतल्या.
सप्त्याात सुड स्वस्त लावल्यावर लगेच सप्त्यात बा.
हो आणि बाकीच्या इकडं काय सगळं अडीचशेलाच होतेत मग.
मी पण शॉर्ट कुर्ती घेतलोय तुला तेव्हा कॉलेज
मला तरी तु हा तेव्हा आपण कॉलेजमध्ये रिझल्ट नाही तो तू म्हणलीस ब मेशेवर का कुठ नंतर मावली त्याला कस फ्रील की न मला तशा फीलल मध्ये चौकन गळायची पाहिजे लाय कुर्ती.
मी तर ऑनलाईन मागितलोय बघ एकशे मला किती? सत्तरच्या वर किती तर पडलेय बघ ते.
आता जर मोरणीत शॉर्ट कुर्ती असल्या का नाही ते मोरणीचा स्टेटस लावतोय रोज तो असला तर त त्याचा स्क्रीनशॉट मारून पाठवतो जरा.
मईला हबत बाई नुस ते तुला का कधी दाखवलं ओ
फोटो तुला परवा म्हणलेल त फोटो पाठवलेलीस.
हा तेच तेच तुला पाठवलेल बघ.
हा.
तेव तेच तेवढं लावतो तो नव्याण्णव रुपयाला हे ते हे ते असं एवढंच असतं तिचं.
थोड्या जरा शॉर्ट कुर्ती पाहिजे ग घराला शॉर्ट कुर्ती घ्यायच्यात म्हणजे क्लासिक वाटतात शॉर्ट कुर्ती.
व्हय शॉर्ट
आणि दवा म आणि मम्मी म्हणालती कर त्या दिवशी कोल्हापूरला गेलो कणी मम्मी बरोबर तव्हा म्हणलो तिला त्या दीडशेच्या पॅन्टा म्हणाल ती घ्यायचील क नाही घ्यायशील क नाही म्हणाल ती.
म.
घ्यायला पाहिजे हो तव्हा असं वाटलं मला रिग्रेट झाला आल्यावर. त्यातली एक ब्लॅक आणि अस क्रीम कलर मध्ये वगैरे घ्यायला पाहिजे होतो.
मग घ्यायची होतीस.
का नवंच माझं डोकंच चालत नाही बस नंतर आल्यावर इतो
म राहू दे सोड आता मोरणीच बघात तिनं काय काय लावलाय.
हा म्हणूनच मग म्हणूनच त्या दिवशी तिथं घेतलं नाही ग मोरनी जर पॅन्ट हायतच ना एकशे नव्याण्णव नव्याण्व कायत मग ते जर आवडलं तर ते घ्यायचं गं.
हम्म.
नाही तर मग आ बघायला येईल परत मम्मीला म्हणायचं आता मामाकडे जाणारच आहे थोड्यात म मामा म्हणलाय कायत जेवन करावी त या. मग तेव्हा जायचं आणि तव बघ तिथल्या तिथे जाऊन बघून यायचं असं म्हण आले मम्मीला बघू.
हम्म चालते किम तस पण.
जायचो आणि मग आवडलं तर एखादं एखादसं घेऊन येतं असतात.
हा चालतं. बघूनणे आणि गेलेस तर मला पण सांग मोरनेत
हा सांगतो की आता मम्मी म्हणल्या सोडू उदया जाऊया.
हा जर गेलीस कीनाय अ मला सांग उद्या
चालतंय मोरणी तु ओडणीचा ड्रेस? पाचशे ला ओढणीचं सेट आणि विदाउट ओढणीचं सेट दोनशे ला का तीनशे ला असतात नकका ग
आता अडीचशेला काय तर आहे बाई अडीचशे आणि साडेतीनशे ला कायत लावलाय थांब बघतो तुला सांगतो
कुर्ती तेवढ्या नव्यानव लायत वाटतं? ते पण आवडलं तर मग घ्यायला येत्यात तेच कि म ते आणि आवडलं तर घ्यायला
चांगल्या असतात कुर्ती पण तिजी
तेच की आता बघतो की जातो उद्या जाऊन बघतो तिथं एक जाणार आणि पाटोकल्याच्यात एक जाणाराय
हा हा आग कुर्ती नव्व्याण्णव रुपयाला हाय लेगिंग्स पण नव्याण्णव रुपायलाय ब्लाऊज आहे ते नव्याण्णवलाय प्लाजो पॅन्ट नव्या नवव्याण्णव काॅड्रा पॅन्ट ते नव्याण्णवलाय अ जेगिंन्स काय माहती बई
थांब बघतो
आणि जेगिंन्स एक हाय बघ हम् आधी कॉल करून घे. बस. सीओ डी. आरे. परीक्षा आहेत माझी पण सुरू, हा. चिल्लावू नको मेरे पर, तूझे जो करनेका कर जा, आरे. ए तू मधे बोलू नको, शांत बैठ. गाडी है क्या मेरे को छोड दे, उधर. छोड दे कशातय? शांत बैठो, मेरा दिमाख हा.. हा.. मग ते एक हाय बघ आणि.. जेगिन्स पण आहे. हा आणि काय हाय ते कॉर्सेट कितीला हाय सांगु? साडेतीनशे ला तीनशे एकोणपन्नास
कॉड्स
कॉड सेट, हा. आणि फुल ड्रेस सेट हाय तिन्ही, चारशे नव्व्यानवलाय.
म्हणजे पाचशेला, ते कायमच असतोय सोड तेवढं.
हा, आणि वर्क कुर्ती जी हाय की नाही वर्करची ती.., अडीचशेला हाय ती पण
कुर्ती फक्त?
हा.
हा.. हा.. हा. आपण कुठे एवढं वर्कचं घालतोय आता, सिम्पलच की?
व्हय, तेच की आणि व्हाईट लेगिन्स हाय की जीन्सय? व्हाईट लेग जीन्सा ते तीनशे नव्याण्णवला, तीनशे नव्याण्णव होय. असंय
तीनशे नव्याण्णव आणि साधीय ती एकशे नव्याण्णव ला काय तर हाय ना?
अं एकशे नव्यानव तु जेगीन्स आहे गं ती.